हॅलो.
हॅलो, तुम्हालाच लागला का मॅडम कॉल?
हो.
हा, म मंजुषा ताई का?
हो, हो,
मग डबल झालाय का तुम्हाला परत?
हा बोलू शकता ना.
बोलू शकतो का आपण परत डबल? हा हा हा हा म्हणजे आपण केलेल्या फोनच काय हे नाही होत ना तिथे? का ह्या ह्याच नंबरला तुम्ही फोन केलाय सारख असं काही नाही होत ना?
नाही नाही असं काही नाही होत. ते सांगतातच ना करायचं म्हणून.
हा का.
हम्म.
परत आपणच दोघे एकमेकीकींना फ्री भेटलो.
मी बघतच होती माझा बहुतेक हा लास्ट कॉल आहे.
हा का? हम्म, बरं झालं. म्हणजे होईल तुम्ही फ्री झालात मग, मग नंतर काम किती दिवसांनी येते मॅडम परत?
आता काय माहिती बघूया ना आता एक कसं कसं पुढची स्टेप माझी पण पहिलीच वेळ आहे ना.
हा का, मग पहिलं आता पहिलं किती असं पहिलं आपल्याला पहिलं येत बा कार्याला फाया फा येतं त्याच्यानंतर हे तसच येतं का किती तीस कॉल झाले तरी पण?
नाही नाही मग ते घेतच नाहीत कॉल आपला.
घेत नाहीत का परत कॉल?
हम्म, नाही. मला पण डिटेल काही माहीत नाही एवढं तर ते जसं जसं येतं ते त्याच्यावरून आपण जेव्हा त्याच्यावरून फोन लावतो ना, त तिथे मेसेजेस येतात. मग ते वाचून आपल्याला कळतच. हम्म.
हा हा हा हा हा तेच म्हटलं, आता पुढचं काय असेल? म्हणून.
ह. आता बघू ना आपण काये ते.
हो पुढचं कसं जायचं. काय करायचं. ज्यांचं जेव्हा एक पेमेंट पळे पडेल, तेव्हा कळेल त्याचं काय प्रोसिजर ती.
हो.
आणि कसं कोनला पण किती काय देतात. काही डिटेल्स तुम्हाला. का ते पण नाही काय.
हा आहे ना. हंड्रेड रुपीज. एका कॉलचे. हंड्रेड रुपीज.
एका कॉलचे हंड्रेड रुपीज देतात का? म्हणजे दहा दहा मिनिटाचे वगैरे.
हो हो.
हा म ठीके ना. म म
हो ना. बरोबरे.
असंच असंच गप्पा मारण्यापेक्षा, मोबाईल ला इन्स्टा बघण्यापेक्षा, म्हणजे, ऑदर ठीके ना म्हणजे.
हो.
एक आणि काय कळू पण शकत समजा.
ह मैत्री होते. विचार करळतात. विचारांची देवाणघेवाण होते. नवीन काही शिकायला मिळतं.
हो असं काय करणारेत आपण. फक्त म्हणजे ज्यांना काम आहेत. त्यांचं ठीके अॅटलिस्ट. पण ज्यांना काही वर्कच नाहीये, ते काय करणारे. ते अॅटलिस्ट झोप, टीव्ही किंवा मोबाईल.
हो हो.
हा हे छा, म्हणजे हे चांगलंय.
ह ह.
ज्याला काम आहेत, त्याला आहेत. पण ज्याला नाहीत त्याला ओके. म्हणजे चांगला प्लॅट
हो फक्त कोणाला सांगायचं नाही. असं सांगतात ताई. बाहेर कोणालाही सांगायचं नाही.
आपण का हे काम करतो. मॅडम पहिल्यांदा सांगतात ना हे. महिलांच्या सोयीसाठी केलेलंय म्हणून. कुणी कुठे बोलू नका त्या गोष्टी. आपल्याला काय करायचंय. आपण एकमेकी आपण जेवढा ग्रुप मध्ये त्यांनी त्यांच्याच बरोबर एकमेकांना काम करायचय. बाकी काय सांगायची गरजे.
बस बस बस. ह ह.
ह.
आणि आपल्याला फॉलो करावं लागेल ना ताईला. जे सांगतात इन्स्ट्रक्शन्स ते.
हो हो हो. हो हो हो हो.
हम्म. आपल्याकडून कुठली चूक व्हायला नको. म्हणजे त्यांना पण त्रास होईल ना.
हो त्यांना पण शेव ते जे काम देतात. किंवा ते आहे. त्यांना तिथेही उत्तर द्यावे लागतात ना.
हा, आपल्यापेक्षा त्यांना टेन्शन जास्त राहतं ना.
हो त्या दिवशी असंच झालं काहीतरी. मॅडम शंभर रुपये रजिस्ट्रेशनचे घेतात. आणि कोणतरी बोल पैसे देऊन काम घेत त खूप इश्यू झालेला मागे ग्रुप मध्ये. तुम्ही होतात का तेव्हा काय माहिती नाही.
मी तिथे बघ.
नव्हतंत का ह असंच आपण कस मॅडम फक्त काय. सांगतात संस्थेची तुम्ही जोडायला शंभर रुपये रजिस्ट्रेशन चे घ्या म्हणजे तुम्हीच. फिक्स महिला बाबा आमच्या आहेत असं कुणी पण येऊ नको.
ह ह,
तर एक महिलानी असंच कुठल्या ऍपला सांगितलं फोन फ्रेंडला सांगितलं का दुसऱ्या काय माहिती. तिने सांगितले हो मॅडम पैसे घेऊन काम देतात. आणि मग बाहेरच्या पण मायका आलेल्या आणि मग. त्यांनी गोंधळ घातलेला काहीतरी.
हम्म हम्म नाही मग तशा नि गोंधळ होतो तो. कुठे तरी. मी पैशानी पैशाची गोष्ट आली की कुठेतरी बंधन निर्माण होतात.
हो हो हो हो हो, मॅड मग ओरडले मग त्या गोष्टीला.
हा,
हम्म हम् मग ओळखील्याच घ्यायला सांगितल्या आणि ओळखी नको आणि कोण एकमेकींच्या ओखीने येणार असेल तर. तुम्ही गॅरंटी घ्या.
हा हा,
हा बाहेर कुठे काही बोलणार नाहीत त्या किंवा काय असं काही प्रॉब्लेम येणार नाही.
हा बरोबर आहे.
मग ते काल ते लोंक समोरचे कामच देत नव्हते मॅडम मी खूप रिक्वेस्ट केली बऱ्याच जणांना व्हिडिओ करायला सांगितली आम्हाला कामात. ची गरज द्या मग नंतर सगळ पाठवल्यानंतर काम दिलं वाटत मॅडमनी.
हो का,
तर हो काम काढून घेतलं होत त्यांनी असंच झालं अस माईला म्हटल्या. नंतर काय गप्पा बसत नाहीत कुठ तरी बोलतातच काय ते.
नाही का आपल्यापेक्षा वरच्या लोकांना. वरच्या लोकांना जास्त टेन्शन असतं ना आपल्यापेक्षा जबाबदारी असते त्यांची रे''--'' पुटेशन असत नाही का हम्.
कामं पण दिली पाहिजेत ना.
तेच ना.
आणि हेनी ऑनलाईन मध्ये काही पण होऊ शकत.
हम्म.
हम्म ये अस फ्रॉडच तर खूप निघालेत. त्याच्यामुळे हम्म. बरं झालं तुमचे झालेत कॉल म्हणजे तुम्ही फ्री झालात म्हणायचं. पण मॅडम काम आत्ताच आलेलं अगोर कितीवसापूर्वी आलेलं आम्ही उशिरा. उशिरा ऐकवा जॉन झाल म्हणून आम्हाला आता कळल का.
नाही आम्ही आदल्या दिवशी तुम्ही म्हणजे आता दोन-तीनच दिवस झाले ना.
अ आय थिंक मी शनिवारी म्हणजे मला कळलंच नाही मी गुरुवारी हा. गुरुवारी मी जॉईन झाली होते.
ह मी पण तेव्हाच दोन हा.
ह मग तुमचे बऱ्यापैकी झाले तर तुम्ही गुरुवारपासूनच काम चालू केलं वाटतं का.
मी नाही दुसऱ्या दिवशी पासून केलं गुरुवारी तर नाही झाले माझे. दुसऱ्या दिवशी पासून केले मी. आदल्या दिवशी ते समजलंच नाही ना काय होतं ते.
हा, हा म मी गुरुवारी केलं, मला पण नाही समजलं ते. कार्या ॲपला ओपनला आख्खा दिवस गेला माझा पण. हा म शु हा ना. शुक्रवारी मला काहीच नाही कळलं एवढं, नंतर मॅडमलाच विचारलं मॅडम कसं काम आले नंतर मॅडम नी सांगि लागा आलाय तुला काम सुरू कर.
हा हा हा!
हा मग मला कळलं तशा नेमकंच मी काल बाहेर होते, त्याच्यामुळे माझं काल काहीच नाही झालं.
हूं, मी पण ताईंना विचारून विचारूनच केलं सगळं. माझी पहिलीच वेळ होती, म्हणजे आ सद. ताहून असं ऍप वगैरे डाऊनलोड करणं, सगळं फॉर्म बिम भरणं, माझी पहिलीच वेळ होती.
हा हा हां हां, तेच.
हूं मुलगा करून देतो नाही त काही पण असल की.
हो तेच मग तेच होतं पण मी पण त्या दिवशी मुलगा बाहेर गेला तर मीस स्वतः केलं सगळ झालं पण, आपण घाबरतो नाहीतर काही आपल्याला इंट्रॅक्शन तरी कळतात ना हे केलं ते करा तेन ते मराठीच हे ते कुठ इंग्लिश होतं तेवा रॅप रॉप. ब्लेम होता.
हो!
हूं त्याच्यामुळ काय प्रश्नच नाही.
हूं!
हूं हूं हूं तुमचे झाले कॉल आता. तुम्ही बी मोकळ्या झाल्या आता आम्हालास करावे. फ्री आहे का, कोण फ्री आहे का, विचारायला लागणार जातात ना.
हं हं!
हं हं हं हं हं! तीस करायचे का दोन दिवसात ताई, हो जेवण वगैरे झालं, झालं. हो हो हो हो, आज संडे होता ना संडेला सगळे घरीच अस तात ना.
हं!
हा म्हणून कामाला थोडा वेळ, नाही तर अदरवाईज काम लवकत उरकतात माझे बारापर्यंत सगळे.
हं माझे पण. लवकर होते, रविवारी थोडा वेळ होतो.
हा र मला तेच आल रविवारी सगळे घरी असल्यामुळ लेट उठणं आणि लेट सगळं होतं म्हणून वेळ झाला.
हं हं!
आणि आकंटाळा आलेला मला विचार करत होते. जरा अशी झोपते आणि नंतर, पण म्हंनल नको हे कालपासून काम हे बघते.
आणि इंटरेस्टिंग वाटते ना असं, जरी आपली ओळख नाही तरी पण.
हूं हूं!
चांगलं वाटतंय ना, नवीन नवीन लोकांशी बोलून, एक ताई तर खूप छान बोलल्या त्या मु बयच्या होत्या, मला जशी पशु पक्ष्यांची आवड आहे ना, तशी त्यांना पण मी खारुताई, मी खारुताईचं केलं होतं. तर त्या म्हणे आम्ही बुलबुल पाळला होता म्हणे.
हो हो का?
अ खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून मस्
हो, प्रत्येकाला आणि आपण कसं बायका म्हणजे पॉझिटिव्ह बोललं वगैरे तर छान वाटते ना समोर चाला पण मग, वेळ पण जातो आणि छान वाटतं.
हम्म. समोरच्याचं प्रतिसाद तसा असला तर मग चांगलं वाटते.
दोन्ही पण कॉलला भेटल्या तुम्ही. माहिती भेटली. बरं वाटलं जरासं, एकमेकाला साह्य की करुनच पुढे जाता येते ना माणसाला. हम्म, ओके ओके. ओके मॅडम चला बाय, करू मग नेक्स्ट टाइम परत ह, हो बाय बाय. ह